बोलतो बोलतो कॉल करत ना म्हणला आवाज येतय तुझा
घटनाती
हा आज लवकरच झालं नाही
हम् ते बोलता बोलता कोणाल समजत टाईम बातच जाते हम्म ते काय म्हणू लगा लो कुठपर्यंत आल तो
त्या यादी पिंपलचच चालू होत आपलं
पिंपल पिंपल तर काय होती माहिती का
हम्म हम्म
पाणी किनी कमी पितो बाहेर फिरतो ना तर असं गुड्डा वगैरे जाते असा चेहऱ्यावर
हाहा
त्यान पिंपल येतात चांगले मोठे मोठे पहिले बारीक येतात छोटे छोटे पण ध्यान दिलं नाही की नाही मोठे येतात मग
थमकाय काय माहि हा पाणी म्हणलं खायसाठीच म्हणलं म
हम्म हम्म
हम्म अग भूक लागली होती मला चार वाजता
खायचं ना काही
अरे मग ती कुणा आली द बाजारात तू दिसला होता जातानी ह बाजारात मी आम्ही चाललो होतो ए बँकच्या समोर होतो तू जे आणि डबल माग कोण होतो गड्या ते तेजस होता वाटतं की दुसरं कोणी होतो
जे नव्हत ते ज्ञानेश होता आणि कुणाल होता
हो का तेच का मख मंग लागेल हे मला चष्मा ला ते नाही लागून आहे
हो काय
मी लावत नाही लागू नये मण लागून वर दिसत नाही लवकर लवकर
लईच लईच महाग भाजीपाला जाबी वाटेल नव्हतं
बा्पा खरंच रेते माग झाला
टमाटे आवडतात टमाटे गायफ जशी सडलेले पडलेले होती
हम्म काऊन नाही येत माहीत पाण्या मुळ झाला का काय माहीत कशा मुळं झालं मला काय समज ना
मग का हे सगळीकडे सगळंच महाग चालू आहे पेट्रोल महाग हे महाग ते महाग
कसं राहावं पण लोकांनी ज्याची जीक जास्त कामी होतं तेच बरं आहे
आतावी महागे पाणी
हो ए तुमच्या बोरोले आलं पाणी
आम्ही लावलाच नाही बोर काय माहिित आता उद्या- विद्या चांगला पाणी आला की मग लावून सध्या तर काही नव्हंय चार पाच दिवस पहिले पाहिलं होतं
हो का
हम्म्म्म
अरे आमच्या ला आलं
तुमचं म्हणजे पाणी किती जाते तुमचं
पण आमच जाते पंधरा मेले गेलं होतं
बापरे मार्च एप्रिल नाही ना मंग जवळच येईल ना आमचं तर लय लवकर जाते
हो मार्च मध्येच जातील
मार्चच्या बी पहिली जाते वाटते मग मार्चच्या पहिली जाते
फेब्रुवारीीचे छुटी शेवटी- शेवटी
फेब्रुवारी याच्यात हम्म पाणीच नाही ना आमच्या इथं आम्हाला तर वाटते काय आता दोन तीन आहे हे घेऊन ठाव का बोर
नाही रे एवढ्या बोरगशाळ घे
बोर घेऊन काय पाहियदां पाणी कुठंच नाही ना
तेच तर
हम् आमच्या कॉलनी तर खाली पाणी बा खालत याच्यावर
खाली गुणी करते
हम्म हा तिकडं पाणी दयला लागला बी आता एक महिन्या आधीच पण लागला
अर तलपय वि आले किती समजतात ना मले कसं का नाही आले रे अजून
बोला लागत असते असं आणि
बोलायं लागतंय वाटते अरे का कॉलवर बोलाव काय अभ्यास करावं काही समजत नाही स्पीकर असतात मस्त अभ्यास केला असत बोलता बोलता
बापरे आइएएस बनशील नाही एवढा अभ्यास करून
मला तर कलेक्टर बनायचं होतं
हो कलेक्टरच ते आइएअस म्हणजे कशाला पण एवढा एवढ नाव एवढं मोठं नाव नाही कराचं आपल्याला डायरी
पाहिजे पाहिजे आता फक्त एवढी सरस आहे आणि उद मग व्ही व्ही एस कंपनीचा अभ्यास चालू करतोय
हम्म
हम्म आता नवीन वर्षाची बॅच घेतो महेश पाटील सरांची पंचवीश हजारांची हम्म डायरेक्ट हाउ मंग त्याचेच बुक्स वगैरे नोट्स वगैरे त्याच्याच ऑनलाईन पाठवतात ते
हो ग बुक्स देतात म्हण काय टेन्शन नाही सगळे पाठवून द्या म्हणा डबल पाठवा म्हणा
बुक्स पाठवतात नोट्स पण असतात त्याचे आणि जे एक्झाम असते सगळ ऑनलाईन री पण घेतात ते ऑनलाईनच सगळं कोणी आलं क नाही तर कॉल करायचा मी आलो म्हणून नाव सांगायचं आपलं
हो का
हम्म पण काही प्रॉब्लेम असला तर मंग ते वेगळे सॉल्व करतात ऑनलाईन पेशल घे ऑनलाईन व्हिडिओ कॉल वर हम्म
मस्ते ना म
तेचं तर यावर्षी उशीर केला मी नाही तुम्ही कंबाईनचा पेपर दिला असता आता हे
उशीर काय नाही जास्त गडबड बी केली का नाही मग सगळ पचका होती
अस असतंय का
हम् जास्त पण गरबड नाही करायची नाही लिमिट आपण पाहिलं नाही काय एखांदं काम पाहि लई गरबडीन केल अस झालं काय कधी सक्सेस फुल झाला काय एखांदा
नाही गरबडीत नाही झालं
आता किराणा आणायला गेली पटपट गेली एक एक गोष्ट तो विसरूनच येतोय हाय कि नाही हम्म असं मी मी जायचो का नाही तिकडं वाशिमला एवढं भे बोर व्हायचो मी तिकडे बाप रे बाप
हम्म हम्म
काहीच नाही तिकडे एक तर,
तो ग्राउंड तर मारायच असतो.
ग्राउंड इथ घरीच करतो आता मी उद्या जातो मस्त म एक दोन महिन्यावर तर भरती येईल काय?
ग्राउंड किती निमलं होतं म्हणजे देऊन पाहिलं होते का पेपर?
पाच किलोमीटर होता गराऊंड.
राू का,
हम्म पण चोवीस मिनिटात जायचं होतं आपल्याला.
हम् हम तू एकदा इथं लावली असते क्लास इथं चालले असते रे नक्तेच सरांकड चांगले शिकवता.
ते साक्षी साती मॅडम बी शिकवतात वाटते ना?
म शु क तुला देऊ काय अपसरांची?
नाही साक्षी मॅडम शिकवतात ना फ्री मध.
नाही नाही मी नाही शधू.
हम्म पहिली क्लास करण मग नंतर,
नाही तू घे त्याची ऍप तू राहत घरीे बघते, बघ जरा असा जरा होऊन जाते म पैसे नाही रे पहिले फुकट, प्रयत्न पहिली पाहन, े तु आ वाटलं तर घॅस मग .
आपल्या मनात करायचे मस्त पैश नाही द्यायचे कोणाले.
बरं आहे.
तू बॉ किती करोड ती बा कि क करोडा इनकम होत असल तर पंचवीस हजार एकाकडून बापरे.
नाही हो ते सर तरी पण त्याची गोष्ट नाही करा लागली मी ते ते मागे तू पंचवीस हजार, गोष्ट थोडी सांग . की मी आता जे क्लासेस करताय ते सरची ऍप म्हणत हा. नाही तर मी तुला एक दोन युट्यूबचे लेक्चर पाठवतो ते बघो जो.
हम् हम्.
किचेन मग सांगतो हम्म.
पाठवचो पाय तुमी तसं मी जीके आता मध्ये, अ काय म्हणतात त्याच याच आहे ना काय म्हणतात एस सी एस सीच चालू आहे सध्या. .
काय एस एसीचं?
ते याचा भल्ला होता सी आरपीएफ चा एस एस सी मार्फत येण ते म्हणजे हिंदी स्लॅब बस असते सगळं.
अच्छा अच्छा अच्छा.
इंडियाच्या आपल्या महाराष्ट्राच्या भारच बाहेरच्या गोष्टी येतात.
हम्म हम्म.
मराठी लँग्वेजचा पत्ताच नसते तिथं. हम हम तिच्यामुळे, आता काय नाही हिंदी मध्ये सेम तसच फक्त हिंदी मध्ये असते जरा ब
हम्म हम्म हम्म.
हिंदी मध्ये मला समजत तर मजा येते हिंदी भाषेून जरा अलगच,
बारावी झाली की दुसऱ्या देशात जायला पूर्तीकडे.
हम् तिथं जॉब बी मग लागला ना पुणे आपला पुन म्हणाल मी दिल्लीला जॉब आहे. .
तस नाही म्हणजे आपली बारा झाली का नाही, कि हे दुसऱ्या कंट्री असत ना अब्रॉड नाही इकडे इकडे एज्युकेशन चांगलं आहे तिकडे जायला त. आपल्याला शिष्यवृत्ती पण भेटते दुसर एज्युकेशन म्हणजे, दुसऱ्या स्टेटमध्ये जर आपला जायचं तर घ्यायचं तिथून.
तर मी मावशीला बोलतो या गोष्टीवर
अम् मी जाणार अ खरंच आता नाही मले अरे नाही तू मी जे एज्युकेशन केलेले आहे ना बी एस डब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू जर मी आता मला जर पीएच डी जर करायची असली ना.
हं
तर मला तिथून आपल्या इंडियामधून फॉलोशिप भेटते. इथून जायची हा अन तिथं पण पूर्ण हे भेटते अन तिथं सॅलरी वगैरे भेटते जॉब करून शिकू पण शकतो मी तिथं ह ना मी बघितलं सर्च केलं गुगल वर मी सगळं एब्रॉडला युनिव्हर्सिटी पैसे तिथे सॅलरी किती तीन
हा
थली जर तू इथं म्हणजे एकतीस हजार पासून तर पंच्याहत्तर हजारपर्यंत सॅलरी.
नाही ना ते सॅलरी ते आहेच ना माझा भाऊ आहे का नाही मावशीचा मुलगा
हम्म
तर त इकडं काय ना इकडे हॅंगरी हॅंगरी मध्ये पाहय.
हं हं
ते मला वाटते काय युरोपमध्ये येते युरोपमध्ये पाहय.
अच्छा
हा तर तिथे इंजिनियर आहे त्याला सॅलरी किती आहे सध्या दीड लाख रुपये. महिन्याची हा चांगली सॅलरी तिकड म्हणजे तिकडच याच्यासाठी कमीच ती पण आपल्यासाठी लय जास्तय.
नाही त काय
हम्म तिकडे लोक
तिकडचे पैसे जास्त तिकडचे पैसे आपल्या इकडं जास्त येत.
हो ना हो ना करन्सी हाय असतील द्यायची जरा पॉवरफुल य. आपले समजा किती असत तर त्याचे वीस डॉलर म्हणजे आपले होतात अ अठरा एकोणीसशे रुपये होतात.
किती
वीस डॉलर म्हणजे अठरा एकोणीसशे रुपये होतात.
आपल्याना हम्म
पॉवरफुल करन्सी असते त्यायची.
पाहिजे तर आपल्या तिकड इकडं काही नाही पडल त.
तिक तिकड ते कटिंग मी करत जाय ना तर कटिंग करायची तिथं लोक पाच पाच सहा सहा हजार रुपये घेताय. दी
हा
हो ना त्यानं केली त एकदा कटिंग साडे सहा हजाराची हा साधारणच एवढी काही हे नाही पैसे
राहायचं म्हणलं तर पैसे खर्च
हम्म त्याला कसं रायनं खाणं फ्री आहे मग ती तिकडे गेल तर त्या आपल्या महाराष्ट्रातून तीन पोरच घेतली होती फक्त. हा इथे एरोप्लेन नाही इथे दुबईपर्यंत एरोप्लेन असते.
हम्म हम्म हम्म
तिथून दुसरा एरोप्लेन असते.
मस्त आहे म
हम्म यायले जायले पन्नास हजार रुपये लागतात पन्नास पन्नास एक एक लाख रुपये
बापा बाबा.
ते इकडं हाय.
हम्म.
हां
इकडंच सेटल.
त्याला बोलायचं की असलं काय नाही तर असं रातच्या टायमाला फोन लावा लागतं.
हो तिकडे दिवस असते ना आपल्या इकडे रात्राचा तिकडे दिवस.
पाच घंटे ना पुढं हे का मांग आहे असं काहीतरी मांग आहे वाटते पाच घंटा.
हम्म.
हम्म आत्ता फोन लावला तिकडे सकाळ असाल का नी.
हो सकाळ राहते आता आता सकाळी.
तीन दिवस हे नाही तिकडं पाहिना
नाही तलायच असत ना फोन वर.
फोन नाही नसतो लावत मी त कस टाइम मॅनेजमेंट होत नाही ना रात्री लावाव लागते म्हणे त्याला फोन.
हा या टायमला लावला तर ते कामातच राहते नीघाईच्या.
रात्री म्हणजे ते याच्यामध्ये लावाव लागत एक दोनच्या याच्यामध्ये. रात्री. म्हणून कुठं हो ना. बाराच्यात आपलं अकरा बाराचीत काहीतरी म्हण ति सकाळ होती तिकडं हम्म.
हम्म हम्म.
टाइमच नाही आणि
अन आपल्याला जर दिवसाला असेल तर तिकडे रात्र राहते.
हो ना मग आपल्याला एकदम रात्री लावाव लागते तिकडे दिवसा लागते मग तिकड.
हम्म मस्त सिस्टीम आहे.
कशाच इकडं आली क डोस्क किती दुखवतात.